हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हम्म हॅलो तो एक आवाज हम् तुझ याच्यावर लावला लागला नाही मिळून मग आईच्या याच्यावर लावला म्हटलं चांग
हम्म आणि मग आता तो लागला नाही तर तो गणला जाईन त कॉल माझा बघा आता मी ताईला लावला ना ताईने उचलला नाही तर उचलला नाही ना तर मला झिरो याच्या ह त्यांनी लगेच तीन पाचचे लगेच दोन करून म्हणजे एक कमी करून टाकला आणि जुरोळा सेकंद करून सेव्ह करून घेतला तो कॉल
हा तसच होतं बरोबर आहे
मग
काय नाही नाही बरं का प्रियांका हा टाकसे ना पण झाला का पुढचा जो टाकशील ना तो चांगला आहे
हा हो ना तेच म्हटले याचे पप्पा पण आपला आपला स्वयम असणारे हा तर लग कधी आहे हे पाच पूर्ण झाल्यावर येईल का
हे पाच पूर्ण होतील अजून पाच पूर्ण झाले का म्हणजे दहा हॅलो
हा हा माझे दहा झालेत पहिले पाच झालेत आत्ता दोन झालेत हा येतं ना आवाज
हो तीच कॉलिंग आहेत काचा अ त ती कॉल झाले का म्हणे मग नवीन ट ेतो म्हणे हम्म
आणि मी ताईला जेव्हा
हम्
जॉईन केल्या विरार येत होता अ तुमचं ते समन्वयाचा ओ टीपी काही तरी द्या सांगत होते ते त्या सांगता नाही आला ते मला मी
मग मला ते स्क्रीनशॉट पाठवायला लाव ना वहिणींना मला
मा ते तुम्हाला तिला असा हिरर येतोय अ प्लीज एंटर द टास्क फोर्स सेनटू बाय युवर कार्य कोऑर्डनेटर मीस इंट के बघत मडला
हम्म चालेल बघ ते मग मी आणि मग ते सरांना विचारून बघू म्हणजे ऍप इनस्टॉल करतात ना आला द अस
हा
प्ले स्टोअर सगळ इंग्िशमध्ये कास काय आलं त्यांनी तरी ते म्हणता मराठी लँग्वेज युज केली आम्ही
ग ते सगळं इंग्लिशमध्ये
मराठी केली ते मराठीमध्येच आपलं तर मराठीमध्ये हम्
सफिकेट र फेश स्कॅनर सग इंगलिश मध्ये आलाये मला पाठव आयडी वगैरे आलाय त्यांचा
हम्
बघू आता तिला म्हटलं कॉल
हो
केला ति आम्हाला प्रोफाईल टास्क कमप्लीट केला वगैरे त्यांनी लँग्वेज इंग्लिशच सिलेक्ट केलेली दिसते मला
हा लँग्वेज इंग्लिश मध्ये असेल ना म्हणून ते
हा कारण की आपलं पेमेंट वगैरे सगळं मराठीत येतं
हा नाही मग त्यांनी ना लँग्वेज चूज करत नाही. काय नाही व्यवस्थित आहे माझं काम काम पण छान आहे आता समजायला पण लागलं जमायला पण लागलं करते आता.
हम एक्सेल वरच काम आहे का सगळं.
नाही सॉफ्टवेअर आहे गं त्यांचं.
हा म्हणजे. त्या सॉफ्टवेअर मध्ये सगळं फिलअप करायचंय फक्त हम्. मी आता एक कोर्स जॉईन केलाय एक्सेलचा.
हा चांगलं झालं करून घेण.
हम्म नव्याणवी दिवसाच आहे तो.
हम कर तुझ्या जव घरी लॅपटॉप पण ये घर. हा.
हम् अर्ध अर्ध तसाच्या सेशन. हम् अर्ध अर्ध अस सेशनय आहे. ्यायच्या नंतर त्यांनी प्रॅक्टिस फाईल दिलेल्या आहे त्या काहीओ पण होत नाही तुमच्या भाऊंना दा
हा आज घरी तर करून बघ त्या.
हा त्याला. टॉपर्स घेतल्या मग मोबाईलचं काही एवढं म्हणजे मोबाईल ओवी समर पण सावी समोर पण मला काम करता येईल.
होटला बघू. आता काल बेसिक शिकवलं आज जरा अजून थोडं पुढचं शिकवलं जास्त. नाही घेते अर्धा अर्ा तास लेक्चर घेतात मग त्यावर आपण प्रॅक्टिस कराय. तीस दिवसाच सेक्शन आहे आणि सेशन आहे आणि पुन्हा ते सर्टिफिकेट पण देणार आहे मग. आपल्याला बरं आहे सर्टिफिकेट भेट. तर मग हा सर्टिफिकेट भेटला म्हणजे आपल्या समोर दाखवता येते ना असा. टामि नाही त्या रेकॉर्डेड सगळे व्हिओ- तीस च तीस बंच पाठवून दिलाय मला आणि पुन्हा. एक्स्ट्रा सात ए आयचे सात, आय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चे सात दिवस ते सेशन आहेत. असे स्दूशण पाठवून दिलेले रोज वन डे थ सेकंड डे थर्ड डे. असं आपण आपल्या आप क्लिक करायचं खाली डाऊनलोड फाईल्स आहेत प्रॅक्,
हो.
तेच फाईल प्रॅक्टिस जमा होत
हम्
रज मला आपलं सेशन कंप्लीट झालं की त्यांचा मेल पण येतोय म्हणजे ते आहेत बट टच मध्ये आहेत किंवा एकदम कसं काही जण कस. एकदम व्हिडिओ काढून घेता टाकून देता बस मग काही बघायचंच नाही. कोण करताय का नाही करताय पण त्यांचं तेवढं लक्ष आहे. समजायला पण सोपं जा सांगता मी हा. हा.
हा.
मी तुम्हाला ते हे पाठवते त्यांच्या.
हा मी पण इथं दुपारी आला सध्या हा इथे दुपारी सध्या रिकमी असते ना.
मी तेचत की मी काल तर बेसिक कच होतं रो का. हा रो कॉलम वगैरे वगैरे बेसिक होत. म्हणजे त कट कि किम समजायला. जर तुम्हाला काम अडचण आली तर तुम्ही.
मला शॉर्टकट हा मला शॉर्टकट थोडफार माहिती आहे. आपल्याला मेन म्हणजे फॉर्मुले आणि- अ आपल्याला जे एक्सेलमध्येध्ये आपण हे करतो बघ ते अ जे प्रॉपर चार्ट तयार करतात ना मला ते प्रॉपर चार्ज तयार करायचं शिकायचंय मेन म्हणजे बेसिक काय ये हा बेसिक काय ते
पुन्हा ती लाईनिंग असते ना आपल आपण आता वरती टाकल ये स्टुडंट वगैरे वगैरे सगळ आपण तिथे ऍड केलंय हा सिरियल नंबर सब्जेक्ट स्टुडंट आणि खाली आपले शंभर स्टुडंट येत पण ति जी ला वरचा जो बा एक रो ये पहिली ज्यात आपण ते मेनशन केलंय कोणता सब्जेक्ट स्टुडंट फक्त तो स्क्रोल ऑन कर सगळं स्क्रल न होत मग तेग ते वरची लाईन् स्थिर पाहिजे आणि खालच फक्त ्रोल ऑन झाला पाहिजे नाही तर प्रत्येक आपल्या टाईप करताना वर बघाय जावं लागणार जा आप मॅथ ो मथसचे मार्क सायनस मच देतोय सायन्सचे मार्क ते माझे म्हणे ते स्वतः त्यांचा अनुभव सांगत माझ्याकडे खूप व्हायचंय माझ बाजूच मला सांगायचं नाही कारण की लोक नाही सांगू शकत त्यांच्याकडचे नॉलेज तर ती गोष्ट मग मग घडी घडी खाली जायचं वर जायचं ख खाली वर जायचं मला खूप टाइम लाग तुम्ही इथे ती लाईन एक मार्क करून ठेवा सेट करून लायमेंट मध्ये एक ऑप्शन आहे म्हणे तो फॉर्मॅटिंगचा ते लावून घ्यायचं अस त्या प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला कळेल ब छान सांगतात म्हणजे कंटाळा पनीर नाही ताई इच पप्पा म्हणायचे लावू हे बघ ते बघ पण ते लावलं का तीन चार च मिनटं प इतके बोर मारायचे तेच तेच तेच तेच फिरून सांग्याला लागतात ती लोक त्यांना व्हिडिओ कंप्लीट करायचा असतो मोठा करायचा असतो हा हा मग त्या यू ्यूट्यूब चा कंटाळा यायचा इतके मोजक्या शब्दात आणि कमी वेळात एकदम परफेक्ट आणि पुढचे सेशन तर फक्त तेरा तेरा पंधरा पंधरा मिनिटाचे फक्त ते आपल्याला काम सांगणार दिवसभर तुम्ही प्रॅक्टिस करा बाकी काही फापड पसारच नाही जे बी सांगतात ते मुद्द्याच सुोध आणि व्यवस्थित त्यामुळं भारी वाटले हो खूप छान सांगतात
हम्
आता हे पहिले दोन तीन दिवस तर माझे म्हणजे बेसिक मध्येच गेले आता आता उद्यापासून थोडं स्ट्रिक्ट आधी बरं होत म्हणजेज आज पण थोडा हे होतं म्हणजे मला माहीत नव्हत्या एकदम गोष्टी कालच्या गोष्टी सगळ्या माहित होत्या बेसिक मधले तेचधरून बसले होते आता मग तुम्ही त्यामुळे ऑनलाईनच होते तुमचा पहिला बी मेसेज केला तेवा पासन म्हणे चला मग हे करून घेऊ बाकी ते करता येईल मग रात्री. हम्म.
आप हिला कॉल करून आता होऊन जातील तर होऊन जातील.
हम् तुम्ही ग्रुप वर मेसेज टाकला ना तेव्हाच मी म्हटलं करावंगना. म्हणजे आपला तस कॉल करायच.
हम.
होऊन जाऊ. हम् आईनच्या टाका हम्.
तर वहिणी चा पन नंबर देऊन ठेवशील वहिणी हा. वहिनींचा कोणत्या नंबरवर कॉल करते त्याच्यावर. हा त्यांचं मी डोकं खराब करून आपण ज.
हम्म नाही तिला काही नाही तिला दुपारी चार नंतरच कॉल कराय नाही का. तिला पण पैसे पडतातच येत ना तिक नाही म्हणते. कारण की दोन ते चार नंतरची जेवण का हों थोडीशी लो होते. सकाळी. ना शाळेतून दोन वाजता येते चार वाजता पोरवले क्लासला गेले का मग ती फ्री. त्यानंतरच तिला करते मग मी. तिला पण आधी कॉल करून. सांगा त नाही तर ऍप ओपन करायची नाही हा येत ना आवाज. मी पाठवते तिचा नंबर पाठवते ताईचा.
हम्म आणि हे पूनम ताई त्यानी करणार का पूनम वहिनी त्या.
ते. तिला हा तिला आता दिलंय मी तिच्याकडे कधी बॅलन्स नसतो तिच्या मोबाईलला बरी सिस्टम आहे. तिचा जुना नंबर आहे ना ते येणारे कॉलस तिला येत असतात दने जरी नसला ना तरी. त्यामुळ तिच्या याच्यात बॅलेन्स नाहीय तर ती म्हंटली उद्या बॅलेन्स टाक. टाकला की मी साई याला सांगते म्हणे. साईला तो डाउनलोड. तिथेत मग ते म्हणे मला साई चालू करून देईल मग मी करेल म्हणे. बाकी काय.
हम्म कर म्हणावं थोडंफार घरबसल्या.
हा.
ह.
तुमच्या भाऊंचा पण नंबर येवर का ट्रिपल टू वाला. मग त्यांना म्हण एवढे फ पडतो मी तर. तास तास वर गप्पा मारता. म्हटलं माझ होत जाईन म्हटलं त्याच्यात तरी थोडेफळ आता मी त्यांना सकाळी सांगितलं म्हटलं. तुम्ही ड्युटीवरून घरी आले का आईंना एक मोठा मिस कॉल द्यायचा म्हटलं दोन तीन आम्ही कट करत जाऊ आणि मग त्याच्यानंतर आम्ही कार्या ॲप उघडत जाऊ. आयनशी बोत जमटला कार्या आहे पोर स. दिवसां विचार कराय जा म्हटलं दोन कॉल तर आमच्या रोजचे पडत जा की म्हटलं काही. पास नाही काही बी पासट नाही आज बी काय झालं. काय पांचट पणा त्यांना त्यांना आता बोलायचं असतं का आपल्याला मग बोलून घ्यायचं आहे की नाही म्हटलं हा म्हणे तरीच मी डाउनलोड नव्हते करत म्हटलं काय तुम्ही असं तसं बोल. हा.
स झाला दहा मिनटं आपले.
झाले झाले मी ना माझ्या मोबाईल मध्ये पाहत होते ना त्याच्यामुळे. चालते चालते. करू कंटिन्यू नंतर बा किती बोलायला आपल्याकडें म्हणजे. किती बोलायला आपताकड म्हणजे चालतय ते.
हा चालेल. ह